हॅलो.
हा बोला की.
हा आवाज येतोय ना?
हा येतोय.
बर्या आहात ना.
हो मी मस्त आहे, तुम्ही कशा..
मस्त, झालं का काम.
चालय चालूच हे.
अच्छा फ्रिआहात ना बोलायला. आवाज येतोय भरपूर. मग कुठे गेलात की नाही.
नाही कुठं.
अच्छा. मी आले मस्त आता काम वगैरे केलं आणि बागेत बसायला आले.
तुमच्या इथं बाग आहे का?
हो आमच्या इकडे बाजूला बाग आहे, काम केलं आणि मनल आता जावा निवणत बसायला. मस्त भरपूर प्रकारची झाडे वगैरे आहेत. आवाज येतो जरा काम करतय का?
अ नाही बोला ना.
मस्त इथे फुलं वगैरे आहे सर्व्या प्रकारचे एकदम म्हणजे भारी वातावरण वाटतय.
कोणती कोणती झाड आहेत?
मग गुलाबाची सर्व आहेत अ लाल गुलाब, पिवळ, व्हाईट. एक. आणि परत आपला जास्वंद आहे, झेंडू आहे. चा चाफ्याची फुलं आहेत, मोगरा आहे म्हणजे सर्व प्रकारचे आहेत,
अं म्हणजे शेजारी बाग आहे का?
हा बाजूला आहे.
हम् हम् तुमच्या घरी वगैरे पण असेल ना झाड भरपूर?
हो मग भरपूर आहेत. आणि मस्त असं पाळणं वगैरे आहे पाळण्यात मस्त बसायचं मग थोड्या वेळाने मैत्रिणी पण येतात सर्व. अच्छा मग तुमच्या इथे झाडे वगैरे लावलेत की नाहीत?
आमच्या इकडे गावाकडे आहे तिथ नाहीत. गावाकडे भरपूर झाड आहेत मोठे मोठे.
फलं वगैरे असतील ना मग फलांचे वगैरे
हो आंब्याचे आहेत, नारळाचे आहेत.
अच्छा मग जाता कि नाही खायला?
हा आता गेल्या महिन्यातच आले खाऊन.
अच्छा भारी. आंबे संपले असतील मग सर्व?
हो, यंदा लवकर आलेले, पावसामुळे खराब नाहीत ना झाले.
हा, पाऊस नाही ना त्याच्यामुळे.
हम, पाऊस नाही कसला असता म नाही आंबा, नारळ परत चिकू असले झाड आहेत. फणसाचे वगैरे आहेत, पण लांब आहेत पण
मला तरी पण विकत नको आणायला, म्हणजे आंबे वगैरे मस्त! आपलेच जाऊन काढून खायाचे.
हो.
बाकी?
हॅलो!
तुमच्या इकडे नाही का, हा तुमच्या इकडे नाही का बाग वगैरे जवळ?
तिकडे आतमध्ये आहे खूप लांबयं. एक दीड तास लागतो, जायला तिथपर्यंत.
मग कधी तरी जात असाल ना, असंच निवांत बसायला?
नाही ना, लय लांब आहे एवढं लांब कसं जाणार ना? म चार भिंती म्हणून, एक ठिकाण आहे तिथं जाऊन बसतो आम्ही.
अच्छा!
थंड वातावरण आहे, अन असं उंचाव आहे ना मग ति तिथुन पूर्ण असं नजार जारा दिसतो, आणि रात्रीचं कसं सगळीकडे लाईटं वगैरे लागलेली असतात. रात्रीचं मस्त वाटतं तिथं जाऊन बसायला. दिवसाचं नाही तिथं, दिवसाचं झाड वगैरे नाहीत ना, त्यामुळे दिव नाही एवढं आम्ही जात, संध्याकाळच्या वेळी जातो तिथं. आज सुट्टी असेल नाही का?
आमच्या इकडे म्हणजे अ बाजूला तिकडे थोडं म्हणजे, पंधरा वीस मिनिटच लागतात जायला. भात म्हणजे असं एकदम रात्रीचं तिकडे एक मंदिर आहे. अ मस्त लाइटी वगैरे लावल्यात. मग तिकडे भरपूर लोक येतात.
अ तुमचा आवाज आहे ना, व्यवस्थित
आवाज हा, आमच्या इकडे म्हणजे मंदिर आहे तिकडे. हनुमान मंदिर तिकडे मस्त असल? हा, तर तिकडे मस्त मंदिर वगैरे आहेत. आणि असं म्हणजे, आता एवढ्या लायटी वगैरे लावल्यात ना म्हणजे भरपूर लोक येतात तिकडे बसायला. महिला वगैरे
होय ना, असं रात्रीच्या वेळी वगैरे जाऊन बसाय भारी वाटतं. किंवा अस दिवसाच वगैरे बागेत वगैरे सोबत कोण असेल ना? तर मस्त वाटतं जायला.
सोबत कोणतरी घेऊन जायचं फ्रेंड ला वगैरे. आणि मग जायचं भारी.
इकडं कोण नाहीत कोणासोबत
आमच्या इकडे नुसता गाव. हा आमच्याकडे गाव ठिकाणी कस कोण ना कोणतरी म्हणजे काम घरातलं झालं की, म्हणजे जायचं कुठ तरी बसायला.
हा इकडे सिटीत कस, कोण कुणाला विचारत नाही.
हा बरोबर. ते म्हणजे एकाच घरात म्हणजे घरातच राहायला लागतो दिवसभर. थोडं कुठे गेलं तर आपलं म्हणजे भाजी वगैरे आणायला तेवढंच बाहेर. तुम्ही पडत असाल? तसं आम्हाला नाही आमचं काम वैगरे झालं की आम्ही सगळी मैत्रिणी वगैरे एकत्र बोला होतो. आणि मग जातो निवंत तिकडे बसायला म्हणजे आम ते ते आहे भरपूर ठिकाणं आहे तसं रायला
हा ना? इथं आहेत ठिकाणं वगैरे आहेत ना बसायला. पण लय लांब लांब आहेत मग एवढा लांब कोण येत पण नाही, आणि विशे आणि कसंय, इथं कोण कोणाला विचारत पण नाही. गावाकडे पण आता कसं झालंय प्रत्येकाची लग्न झालेत ते त्यांच्या घरी गेलेत, मग कोण राहिलंच नाही गावाकडं पण.
हा तेच बहुतेक आता कशी सगळ्यांचे लग्नच होतंय.
हो ना, आणि आता फोनचं निघाल्यापासून सगळे फोनमध्येच बिझी राहतात. कोण असं जास्त बघतच नाही की बाबा हा, आपण हिच्याशी ग् बोलू इथं जाऊन बसू जरा वेेळ ट् पास करू, असं नाही राहिलं आता पहिल्यागत.
आता सर्व मोबाईल भेटलाय तर सगळी लोक मोबाईल मध्ये जास्त हे करतायत. लक्ष देतायत. मोबाईल आणि टीव्ही बस.
हो.
म्हणजे बाहेर दुनिया, काही लोक बघतच नाही काय आहे काय नाही. बाहेर पडल्याशिवाय पण कुठल्या गोष्टी आपल्याला समजत नाही, आणि थोडं माइंड फ्रेश राहतो बाहेर गेल्या
हो
मग या आमच्या इकडे, मग तुम्हाला मी फिरवेन इकडे सगळं गार्डन वगैरे आमच्या इथे गार्डन पण आ आता मस्तं मोठा बनलाय भरपूर लोकं, बारकी पोरं तर म्हणजे, काही त्यांना रोज नेली तरी कंटालनार नाय. म्हणजे एकदम भारी बांधलाय पूर्ण. मोठा आहे भरपूर, आमच्या इकडे. अ इकडे रायगड मध्ये.
हा तिकडं, हिकडं पण आहे ना म्हणजे आम्ही इकडं सातारमध्ये घाट म्हणून आहे, तिथं बसतो बाळ वगैरे. वेगवेगळे प्रकारचे झाड वगैरे आहेत, घसरगुंडी पाळणे वगैरे भरपूर काय एवढी गर दी असती ना बसायला, की जागा नसते ती काय असलं की नाय मग कॉलेजच्या मुली व गरे, मैत्रिणी असतात ना त्या येतात सोबत. मग असं जायचं एकान दिवस आणि मग एन्जॉय करून यायचं पण एकान दिवस जायला येतं. ते पण तिकीट वगैरे काढा, लांब एक दोन तास लागतेत इथून जायला. मला तिथपर्यंत.
मग सारखं सारखं नाही जाता येत. बोटिंग वगैरे सगळं आहे तिथं.
तुमच्या इकडे मंदिर पण भरपूर असतील?
हो भरपूर मंदिर वगैरे आहेत.
आम्ही आलेलो तिकडे फिरायला कराड साईड ला.
हा ना?
हम मंदिर परशुराम मंदिर वगैरे म्हणजे असे भरपूर प्रकारचे मंदिर केलेले आहे आम्ही तिकडे येऊन.
हां.
आच्या इकडे हातात तुमच्या तिकडची तर त्याच्यामुळे ओळख. काय त्यांच्या सोबत तर त्यांच्या इकडे आलेलो. म्हणजे एकदम असं भारीच वातावरण वाटत.
भरपूर मंदिर वगैरे आहेत पण आम्ही कसं इथं. इथले इथल्या असल्यामु आम्ही जास्त मंदिरात वगैरे जात नाही की
असंच होत आपल्या ठिकाणी जे असत तिथे आपण जास्त नाही जायच म्हणजे बाहेर क लोक येतात. आमच्या इकडे पण जास्त बाहेरचे लोक येतात आम्ही कमी असं. सं आता तुमच्या इकडे वगैरे आम्हाला जास्त फिरायला आवडतो तस तुम्हाला आमच्या इकडे फिरायला आवडेल. का आपण कसं. ते तेच बघून सारखं पण म्हणजे असं कंटाला येतं तसं दुसरं बघायला म्हणजे मस्त वाटत.
तुम्ही गेला का नाही कुठे फिरायला वगैरे
हो फिरून आले. आता उन्हालाच्या सुट्टीत सग का फिरून घेतलं मस्त. आता काय नाही फक्त आता पावसाची वाट बघायची आणि मग परत फिरायला जायचं.
हा मझ्या घरी माज्या पावसातच फिरायला असते असे नसते.
पाऊसच नसते पाऊसच
आणि तुमच्या इकड असं म्हणजे पाऊस आहेत वगैरे फिरायला पॉईंट वगैरे भरपूर आहेत ना.
हो भरपूर आहेत.
हा ना असं नवीन नवीन बघायलाच मजा वेगळी असते. तेच तेच ते बघून कंटाळा येतो.
डॅम् वर वगैरे जायचं मस्त बघायला भारी म्हणजे असं जाम ठिकाण आहेत पावसात. भरपूर लोक येतात फिरायला बघण्यासारखं असतं म्हणजे पाऊस पडला की एकदम मस्त हिरवागार सगळीकडे म्हणजे् प एकदम मस्त वा तुम्ही कुठे गेलेलाग फिरायला हा.
अ चालते आपलं टायमिंग झालंय.
हा छान वाटलं बोलून तुमच्याशी
हा थँक्यू.
मिटपर्यंत हा धन्यवाद.
हात.